नाही.
नाही यायला आवाज
यायला चांगली अस आहे. हॅलो हॅलो.
हां
ह ह.
हा.
हो यायला पण असं. ब्लर ब्लर म्हजे काय अ दर द ते कटायला मजा आता तो
जसं. जसा वाजायला त असता येऊ द्या फोन कट न मिनटपर्यंत
होर बाद
हा
काय
हॅलो.
हा.
हॅलो.
हल हा. बोल ना माझा आवाज नाही आहेला का
नाही ना आता आला
हॉटेलमध्येध्ये गेलतो आम्ही जेवायला
बाप रे सांगितलं पण नाही
हम्म पप्पाला सांगितलं होत
बाई बाई बाई बाय बाई
आरामचे बोल म मी तथोबाडत घाशील बरं पप्पाच्या
तुमच्या हॉटेलमध्येध्ये गेल तुम्ही
म्हटलं ना तोबडत कशी मडा चिंकू
कोणत्या हॉटेल मध्ये खेलतेय
हॉटेल गिरीराज
हो का हम्म धराज गेली का कुठे येत हॉटेल
हो ते हॉटेल अम्बेसिटर जवळ आता मग ती हॉटेल कुठे मला नाही माहित जाऊदे तिकडं
आं
आवाज कट कट येयला
ति
काय
ॉटे कुठे
ला मममी
मला यायला ना क्लिअर तुझा आवाज हॅलो हॅलो हॅलो अवा चालू फोन आहे चालू फोन नाही तिकडेच कट् नको करू फोन चालू आहे हम्म फोण चालूच ठेवून दे हा आ